हॅलो
हॅलो
हा बोला मॅडम,
हा मॅडम तुम्हाला आवाज येतोय का माझा
हो येतय ना बोला
हा येतय ना व्यवस्थित
हो हो
बर आपण हा एक टास्क आपल्याला भेटलेला आहे तो आपण अ कंप्लीट करू.
ओके.
आपण सण वार या विषयावरती बोलू ठीक ये मी तुम्हाला त्याबद्दल काय माहिती सांगते. तुम्हाला काही समजलं नाही. तर मला विचार वाटल्यास बर सनवारा बद्दल तुमचं काय मत ये.
सण वारो बद्दल माझं असं मत आहे की सणांच्या माध्यमातून
आपली जी परंपरा आहे ती एका पिढीपासून दुसऱ्या पिढी पर्यंत जात असतील तर सणं वार हे सेलिब्रेट करायलाच पाहिजे.
बरोबर आता कस आहे सणवार हे भारतीय संस्कृ स्कृतीचे आणि परंपरेचे महत्त्वाचे प्रतीक आहे. बरोबर ना त्याच्यामुळेच आपल्याला कळ कि कशा रूढी असतात कशा परंपरा असतात त्या कशा समोर न्यायच्या प्रत सणांच वेगवेगळं महत्व आहे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक सणामध्ये धार्मिक सामाजिक आणि संस्कृतिक ऐतिहासिक महत्त्व दडलेलं असतय सणामु सं सणामुळे काय होतं की समाजात आनंद, उत्साह एकता येते. बंधुभाव निर्माण होतात. भारतात विविध धर्म आहे आणि पर प्रत्येक धर्माचे वेगवेगळे सण आहेत. जे सगळे वेगवेगळ्या पद्धतीने अ सेलिब्रेट करतात.
हो.
प्रत्येक धर्माची भाषा पण तशी वेगळी ये तशी संस्कृती पण वेगळी ये. तसेच सण पण सगळ्यांचे वेगवेळी आहे, ते सणांचे महत्त्व. कसं असतं की, लोकांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढवते सणामुळे. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात आता कस दैनंदि जीवनामुळे कोणाला टाईम नसतो सगळे न आता. छोट्या छोट्या फॅमिलीमध्ये झालेले आहे, सगळे लोक डिवाइड. प्रत्येक सनावररामुळे तरी सगळेजण एकत्र येतात. आता महाराष्ट्रात खूप प्रकारचे सण आपण सेलिब्रेट करतो ना, जस सगळ्यात पहिला सण कोणता असतो आपल्या. वर्षाचा गुढी पाडवा हाय की नाही तस गुढी पाडवा हा मराठी मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी काय असत घरासमोर गुडी उभारले जाते. कडूलिंब, गूळ, आणि चिंच, याचे मिश्रण खाण्याची प्रथा आहे बरोबर. यावेेळेस आपण. ते खोतो हा हा सण कस नवीन सुरवात करतो विजय आणि. समृद्धीचे प्रतीक मानला जातो हा सण. एकी नाही तसाच एक आता भाऊ बहिचा सण आहे, म्हणजे काय रक्षाबंधन. रक्षाबंधन किती छान सण आहे, बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते. आणि भावतीच्या संरक्षणाचे वचन देतो हा सण भाऊ बहिणीस म्हणजे खूप प्रेमाचा प्रतीक म्हणून ओळखला जातो की नाही. असे खूप प्रकारचे सण आहे, जे विशिष्ट त्यांचे वेगवेगळे आहे आता नवरात. त्रय नऊ दिवसाचे असते. त्याच्यात आपण नऊ दिवसात नऊ देवींची पूजा करतो. आणि दहाव्या दिवशी काय करतो मग आपण? दसरा साजरा करतो म्हण हा म्हणजे. म्हणजे काय दसऱ्यामध्ये काय सत्याचा असत्यावर आणि चांगल्या चांगल्याचा वाय वाईटावर विजय दर्शवतो.
विजयदर्शवतो हो. म्हणजे माणसाच्या जे रूप आहे, वाईट प्रतीक आहे. त्याचा आपण नाश करतो आणि चा चांगल्या प्रवृत्तीला जन्मला आणतो.
हा बरोबर तसच मग दिवाळी. दिवाळी हा आता प्रकाशाचा सण म्हटला जातो, म्हणजे घरोघरी दिवे. वगैरे लागतात त्या दिवशी. नंतर फटाके वगैरे फुटतात लहान मुलांचा सगळ्यात आवडीतीचा सण आता तुम्ही कोणलाय म्हणजे लहान मुलां. विचारलं तर त्यांच्या तोंडातून दिवाळीच निघे कारण की, कस सुट्ट्या अस. जाती सुट्ट भेटातात वर्षभरातून पंधरा-वीस
आणि दिवाळी हा असा एक सण आहे, की, आपण त्याची वर्षभर वाट बघत असतो. ह्याच्या पण साठी कि, बा आपल्याला मामाच्या गावाला जायला मिळणार. आपल्याला शाळेला सुट्ट्या लागणार आहे, तर मुलांचा हा त्याच्या म वेगळा आनंद असतो. आपल्याला फटाके फोडायला मिळणार आहे आणि. त्या निमित्ताने आपण नातेवाईक एकत्र जमतो. है ना आता कसं विभक्त कुटुंब झालेलं आहे, सगळीकडे तर मग सगळे कुटुंब भावंड. ंड बहीण भाऊ सगळे एकत्र येतात, आणि वर्षभर वाट बघतात आणि आता. पेक्षा आधीच्या काळामध्ये ह्या सणाला फार महत्व होतं, मॅडम कारण काय असायचं ना. की दिवाळीमध्ये आपण तर सगळ्या परंपरा वगैरे नीती नियम पाळून. चारी पाची दिवस आप आपण तो सण साजरा करतो पण प्रत्येक दिवसाच एक महत्व आहे. कारण तेव्हा कसं आहे. बाहेर खूप थंडी झालेली असे निर्माण मग एवढ्याच सकाळी थंडीमध्ये उठा चा अभंग स्नान कराय तेजे तेल आहे, त्या तेलाने. आपल्या शरीराला जर मालिश केली तर आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते त्याच्यातुन त्याच्यानंतर तर दिवाळीमध्ये जे फराळ बनवले जाते त्याची तर सगळेजण आतुरतेने वाट बघतात
आतुरतेने वाट बघतात बरोबर
कि आपल्याला आणि आधी कसं होतं ना की लोक शेतामध्ये जायचे शेतामध्ये आपल्या रोजचं भाजी भाकरी पोळीचं जेवण करायचे, पुरणपोळी हि स्पेशल त्यादिवशी बनवली जात होती, आजकाल तसं राहिलेले नही, आपल्याला उद्या जर वाटलं पुरणपोळी खायची तर आपण लगेच पुरणपोळी बनवून खातो, म्हणून या गोष्टींच थोडं महत्व कमी
कमी झालाय थोडं फार का होईना पण कमी झालंय पण मग भारतात सर्वा मोठा, सर्वात मोठा सण जर म्हणणार तर दिवाळीच मानला जातो. अजूनही अजूनही म्हणजे दिवाळीलाच मोठा सण अस मानला जातात, जातो हेकी नाही? म्हणजे प्रकाशच प्रकाश दिसतो ना तेव्हा बाकी असा कोणता सण नाही. की जितकं एवढं वाटेल म्हणजे मो इतका कोणता दुसरा नाही आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी पूजन करतो आपण, म्हणजे एका सणामध्ये चार पाच सण जस पाडवा असता पावड पाडवाअसतो, नवऱ्याला ओवाळनं असतं, बहीण भावाचं भावबीज असतं ते लक्ष्मीपूजन करतो आपण म्हनजे एका सणामध्ये चार पाच सण असल्यामुळे तो जास्ती मोठा
हो आणि धन्वंतरी पूजन सुद्धा करतो आपण हेना? धन्वंतरी देवतेच धन धनातेरसच्या दिवशी मग हे जे सण आहे त्याच कुठ ना थोडंफार महत्त्व आता कमी झालेला, कोणाकडे वेळ नाही कोणा कडे काय कोण विदेशात आहे कोणी इकडे आहे.
तेचना आता कस नोकरी, व्यवहार, शिक्षण हो त्याच्यामुळे लोक दूर झालेले. पण अजूनही सणा सन वगैरे असले की लोक येतात एकत्र ज्यांच्याकडून होते त्यांच्याकडून ते येतात.
सणांची जी परंपरा आहे, ही एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि त्या सण सळे सेलब्रेट करणे आपण जेव्हा आपण सन सेलिब्रेट करून दिवस ह्या प्रथा वर्षानुवर्षे चालू राहतील.
हो बरोबर पुढ परंपरा तेच परत आणखी कोणता सण मॅडम कि, त्याच्याबद्दल तुम्हाला जास्ती आतुरता असते?
आणखी आता तसे तर सगळ्यांना एकत्रित येण्याचे चेष्टा मस्ती करण्याचा आणखी होळी हा सण आहे, होळी मध्ये कशे मित्र मैत्रीनीं सगळे एकत्र येतात, रंगाचीं उधळण करतात. वेगवेगळे रंग त्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये येतात. हैना? कोणी जर एक एकमेकांसोबत बोलतही नसेल कोणाचं भांडण झालं तरी होळीच्या दिवशी सगळेजण एकमेकांसोबत एकत्र येतात. बोलतात तसच संक्रांत हा सण आहे, तो पण असा आहे कि ते गुळघ्या गोड गोड बोला. हैना,? हा तो पण एक सण आहे चांगला, पतंग पतंग उडण्याची पतंग उडवण्याची एक वेगळीच मजा असते, सगळे मुलांना मुलं तर पूर्ण घराच्या एवजी फक्त जास्त करून तेव्हा गच्चीवरच तुम्हाला दिसनार गच्चीवर असणार ती त्यांची मजा ती मजा वेगळी आहे, ते लहानपणीचे जे दिवस आहे ते आपण नंतर जगु नही शकत, त्याच्यामुळे मग हे जे लहानपनीं आपण सेलब्रेट केलेले असतात सण मग ते आपल्याला एक आठवण राहते. आठवणींच संकलन आपल्या आयुष्य म्हणजे तयार होते, त्या माध्यमातून आणि स्त्रियांचे सु खूप सण आहे. वटपौर्णिमा आहे, अ हर तालिका आहे. त्या माध्यमातून आपण एक अं म्हणजे अ स्त्रीच सौभाग्याचा क्षण सण जो आपण मानला जातो.
हो खातात. वट पौर्णिमा हा त हिंदू म्हणजे हिंदू धर्मात जास्त विवाहित स्त्रियांचा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणतो ना आपण, हा सण कधी ये तो ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. बघा या दिवसाला काय असतं, कि स्त्रिया आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी, सुखीविवाहासाठी, जीवनासाठी, वडा च्या झाडाची पूजा करतात व व व्रत करतात.
हे तर मॅडम त्याच पारंपरिक कारण झालं. त्याच सायंटिफिक कारण तुम्हाला माहिती आहे का? की वट- वटाची आपण पूजा तेव्हा का बरं करतो, कारण तेव्हा वैशाख महिना ज्येष्ठ महिना जो असतो त्याच्यामध्ये खूप ऊन बाहेर आर्द्रता निर्माण झालेली असते. आणि वडाचं झाड हे आहे त्याच्यामधून भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आपल्याला मिळतो. ह म्हणून त्या र रखरखत्या उन्हामधे आपल्याला इतर झाडापेक्षा तिथे जास्त ऑक्सिजन मिळतो. आपण तिथे जाऊन त्या वडाची जर म पूजा केली तिथे विसावा घेतला, विश्रांती केली, थोडा वेळ पूजा करतो आपण आपण हळदी कुंकू, देवाण घेवाण, करतो. तर ती जी ऊर्जा, किंवा तो जो ऑक्सिजन, आपल्याला शरीरात त्यावेळी खूप आवश्यक असतो. स्त्रियांसाठी. म्हणून मग, हे पण, त्याचं एक सायंटिफिक कारण आहे.
हो बरोबर.
त्या साठी तर आपण पूजा करतोच पण मग त्या त्याच सायंटिफिक कारण हे सुद्धा आहे. म्हणजे आपल्या जे सण आहे- हे त्यांना प्रत्येक सणाला म्हणा, काही ना काही सा सायंटिफिक कारण आहे. ह्
हम्म.
हम्म.
म्हणजे कस ना, वडाच झाड, जे ते भरपूर बरोबर. वडाचे झाडे भरपूर प्राणवायू देणार असतं ना, पर्यावरणासाठी पण तेवढंच ते उपयुक्त आहे. हे त्याच्या विषयी आज फांद्या आणि पारंख्य, दीर्घा दीर्घायुष म्हणजे प्रतीिक देतात. ते आपल्याला. कि कस असते, हो. भारतीय संस्कृतीत वडाला पवित्र वृक्ष म्हणूनच वान मान दिला जातो ना की त्याचीच एक स्पेसिफिक आपण का पूजा करतो. बाकी झाडांची का नाही? करत कारण की ते काय तेव्हा, तेव्हा जास्त प्रमाणात आपल्याला पाहिजे ते ऑक्सिजन. म्हणजे जेवढं पाहिजे. तेवढं ते आपल्याला देते. बरं. ठीक आहे मॅम मघ तुम्हाला समजलच असेल, मी तुम्हाला जे जे सांगितलं. तुम्ही पण मला खूप उपयुक्त माहिती सांगितली.
हो. चालेल. धन्यवाद मॅम.
हो.